द्या
हॅलो हॅलो येतोय आवाज
हा ऐकूय त्या ना हा येतोय आता मगशी काय झालं
काय माहिती पूर्णच कायच आलं नाही घे पूर्ण
मला पण कायच आवाज आला नाही
काहीच नाही फोन चालूच ठेवलेला मी असंच त्यो आपोपच कट झाला आणि पहिल्याचा तुमचा सा साडे सहा मिनिटच कट झाला डिस्कनेक्टेड झाला तो
होय खरं ते काउंट तर होत नाही आपला आवाजच गेल नाही त्यामुळे रेकॉर्ड होतच नाही ना ते कमी दाखवते एक दोन मि झाल्या दाखवतय ते
पण त्यांचा प्रॉब्लेम आहे ना आपण काय कर करणार
त्याने त्यांचा प्रॉब्लेम समजत नाही तो आपलाच प्रॉब्लेम आहे म्हण
करू नका मग त्यांचा ह आवाज म्हटलात करूच नका
प्रॉब्लेम सॉल्व होत नाही ना
आता सरांनी मेसेज टाकलात की इश्यू कंपलीट झालं टास्क करा म्हणून आणि टास्क करताना सगळ्यांना खायना खाय तर
आणि येत फोन दिवसभर चालूतच ते कंप्लेंट काय नाही काय कोणाच काय तर असतेच
त्यांनी काय हे करत होती तेव्हा सांगायच तर ना लोकांना कि करण का असं अस काम चालू आहे म्हणून आमचं पाच वाया गेलं होय खरं माझ पाच कॉल वायाच केलं की एकशे तीस मिनिटं पण झालं नाही आणि त्याच्या आधीच पण ते झिरो मिनट असं झालंय आणि एक एक हच्यात आवाज पण गेलेला नाही
आता मी तुम्हालाच कॉल नाहीच की आता मी तुम्हाला कॉल लावा लावा लागलोय की नाही म्हणजे आच वेळ बोलायचं माझ्याशी म्हणजे तुमं एकशे ऐंशी मिनिट तर होतील ना ते टोटल एकशे ऐंशी मिनिट तर पेमेंट येईल ना झालात म्हणून आता दोन वेळा लागला तुम्हालाच लावलाय मी
हा हा तस
काय करायला नाही मी अजून तर
हा हा कॉलिंग केल्यानंतर एकशे ऐशी मिनिट ते व्हायला पाहिजेत कॉल येण्यासाठीच नाही येण्यासाठीच तस काय नाहीय फक्त आपण जे कॉल करणार आहे ते एकशे ऐशी मिनिट वायला पाहिजे
मला नाक लाव लागत नाहीत माझे क झाले असतील तर तुम्हाला फोन असता ना मग
हा माझे झाले नाहीत ना म्हणून कॉल लागतोय माझे ते पाच तासच सबमिट झाले ना मग मला किती कोण बी कॉल लावला तरी मला कॉल लागणारच आहे
असचय का आणि तुमचं डॅशबोर्ड वर चेक केला किती काय मिनटं पडल्यात वगैरे असं काय चेक केला नाही?
हा होय बघितलो की तेच सांगालोय नव्ह‌. तीन चारच कॉलच फक्त हे हो झालंय म्हणजे पाच सहा असं दाखवा लागलय मग ते सगळं कमीच आहे
एक दोन मिनट काय ते झिरो झिरो चार असंच सिलेक्ट झालंय ते
ते सरांशी बोलाय पाहीजे आता त्याने ते नवीन हे शो
हा खरं ते तीन चार तास होय तुम्ही करू शकता कि तुम्ही घरीच असल ना
करू शकते पण मला मुलांचं पण हे असते नेटवर्क नसेव मेन आपण करणार म्हणणार ते नाही फ्रेडलं त्यात तुम्ही पहिला जर होय म्हंटला विचार करून होय म्हणणा प्रॉब्लेम आ
हा म्हणजे तीन चार तास कपनी नेटवर्कचा इश्यू नाही तीन चार तास कंपल्सरी द्यायलाच ला म्हणून
मग ना मग आपल्याला एवढ नेटवर्क येत नाही ओकली काण होणार नाही हे आपलं बरं आहे तेवढंच वेळ आपला करायच आणि सोडून ते म्हणाय लागलं तुम्ही
आणि त्याच एक
हे बरोबर टायमिंग काय माहिती
आता ह्याच्यानंतर ऑडिओच पण टास्क ह बघा
ऑडिओच पण आहे काय
हा ते एका वडियाला म्हणून एक एक आपण रेकॉर्डिंग करून दिलं का नाही ते एकामध्ये पण दहा पंधरा सहेत म्हणजे टोटल पंधरा टास्क आहेत ऑडिओ ऑडिओ रेकॉर्ड करायचा लावाद
हम्म
आणि त्या पंधरा पंधरामध्येध्ये जे पंधराच तास करायच नाही त्या पंरा मध एक एक ह्याच्यामध्ये हा पंधरा दहा पंधरा असं आहेत
असं आहे पण मग हे परवडतं की आपल्याला कॉलिंगचं दहा मिनिटाचं
होय कॉलिंग च परवडतंय व्हिडिओ काय रेकॉर्डिंग करायचं ते एकामध्ये दहा पंधरा आहेत ते पण प्रॉपर सगळं अरात सगळ प्रॉपरयला पाहिजे म अस दुसरा कुठला आवाज पण रेकॉर्ड व्हायला नाही पाहिजे त्याच्यामध्ये
असं पण आहे काय
हा फक्त ना फक्त आपलाच आवाज जायला
आता याेत कसं आपण जरा मागून पुढं आपल्या कोणत बोलतच चालतेतत कसं चालणार नाही
होय तस चालणार पण आणि दहा पंधरा व आहेत त्याच्यात त रेकॉर्डिंग कराय म्हणज एका हच्यामध्ये दहा अस पंधरा
हम
मग ते एका हेच दहा रेकॉड आणि मिळणार अठरा रुपये
हा ह
कॉल करूपर्यंतथे तीस कॉल होत्या
तीच कॉल होत्याात ना काय मग आणि कसं ज जास्त जॉईनिंग हो्हाय लागलंत ना आता त्यांना पण मॉब मिळालाय भरपूर मग त्याने ते कमी कराला लागलेत तुमला कोणता टास्क चालू आहे
माझा आता तो ट्रान्झॅक्शनचा चालू आहे म्हणजे दोन्ही पण टास्कआलात मला ट्रानझक्शनचा पण आणि मराठी व्हॉइस रेकॉर्डिंग दोन्ही
ते आता ब ते मला बोलायला येते काय
हा बोलालं ते मराठी रेकॉर्डिंगच ते आणि ट्रानझक्शन म काय आपण कॉलमध्ये कोण कोण काय काय बोललेलं आहे का नाही. अ ते ऑडिओ दिलाय आणि टाईप पण करून दिलेलं मग त कुठला शब्द काय राहिलय. तेन वगैरे ते सगळं फिल करायचं त्याच्यात.
असं वय.
हा.
आणि त्याच्या त्यानी आपण जे बोलले तेच
अ हा आपण म्हणजे आपलंच नाही आपलंच नाही दु सऱ्यांचा आहे ते मला तर ते मालवणी चाले त्यांचं मालवणी भाषा ती वेगळ असत्या. काय गो होय गो अस बोलत्यात. ह.
ह पण जरा ह्याच्यावर मम्मीच्या हा.
ते शब्द काय कळत पण नाहीत त्यांचं बोलन.
मग काय करायचं इकडं चालू असलं ना काम मग हम्म.
काय बोलला?
काय बोलला, मम्मीचं मो
तुम्ही
हा.
आणि त्याच्यावर सर्च करायचं आणि बोलायचो. म तेव्हाच करायला पाहिजे ते. ते काय बोलाल्यात ते.
पण सर्च कस करणारला आपण जे बोलतोय ते पण नीट कळ त नाही ह्याला गुंगलच्या हेला.
नाही ना म त्याला टायमिंग वगैरे काय हाय काय?
टाइम वगैरे त्याला काय नाही.
पण किती वेळ पण असं करू शकते ना बघून वाून दहा वेळा म्हणजे असं समजलं तर रिपीट ऐकून करू शकतेय ना?
हा हा करू शकतोय रेकॉर्डिंग झालं तर ते नीट झालं नाही तर ते हे करून आणि परत आपण रेकॉर्डिंग करू शकतोय.
हम् हम मग ते किती असतात असं दिवसाला किती येतात टास्क?
ते असं का नाही ते हच्या मराठी ट्रांजेक्शन नाही म्हणजे मराठी रेकॉर्डिंग करायचं आहे.
हा.
सांगतो तुम्हाला माझं ओपन करतो.
त्याच्यात एक हजार सत्तावीस काय तर टास्क आहेत.
एक हजार सत्तावीस टास्क?
हा ते मधी मधी फिल करायचा बोलो ना ते.
हा आणि.
ते होत जाईल तस येते माझा आता तीन शे बावन झाले. काल पासून.
ह ह एक दिवसात किती होतात?
ट्रान्क्रिपशन मध्ये होते एक हजार सतावीस टोटल म्हणजे मुली ते सब मीट करून टाकल्यात त्याच्यात बघितलोय एक हजार सत्तावीस आहेत. आणि वरचं ते मराठी रेकॉर्डिंग आहे. त्याच्यात पंधरा टास्क आहेत टोटल. आण त्या पंधरामध्ये पण आ पण पंधरा मधले एक मध्ये दहा परत आणि दुसऱ्यामध्ये दहा असे टोटल पंधरा हायेत ते.
अच्छा
त्याच कणी खर एक टास्क अ एक आ एकदम पूर्ण कंप्लीटच करायच जरी एक टास्क तुम्ही मध्ये सोडून गेला तर सगळं रेकॉर्डिंग केलं जातंय.
होय.
व्यवस्थित करावी पाहिजे केअरफुली
हम् हच ट्रान्स्क्रिप्शनच तस काय नाहीय खर ते मराठी रे कॉर्डिंग तस हाय.
मग लक्ष देेऊनच करायला पाहिजे. मग त्याच पेमेंट किती काय हाय त्याला?
त्याच ते रेकॉर्डिंगच एका ह्याला अठरा रुपये हाय. ट्रान्स्क्रिप्शनच काय माहित नाही.
रेकॉर्ड म्हणजे ते एक हजार तुम्हाला आलेत ते त्याच
अ त्याचं नाही मराठी रेकॉर्डिंग करायच येते आपलं आवाज रेकॉर्ड करायच ते.
हम् हम् हम्. मग एकदा टास्क ताई आता तुम्हाला आठ दिवस जाणार कि ते कमप्लीट करायला?
होय आता काल आ आणि काल पर्यंत तीनशे बाव पण झालात. आणि ते वरचे बारा टास्क मी आता सकाळी केलोय.
बसल्या बसल्याच होत्यात.
हम्म तीनशे चाळीस कालपासन केलोय काल दिवसभर.
तीनशे चाळीस.
हम्म पटपट होतेय सोडा खरण वातावरण शांत पाहिजे तेन. रेकॉर्डिंग काय आहे ते नीट पाहिजे.
ऐकूयला पाहिजे ना?
हम्.
मम्मीच्या नंबरवरूनच तुमच्या नंबर वर करून बघते कॉल परत.
हा-हा चालतय.